हॅलो.
नलाजा
हॅलो
ब
हॅलो.
हॅलो
हॅलो हॅलो
हॅलो नाही का
हॅलो
अ चालू ठेवण ब बबर खालो ऐकू येते काय जेव आले बघा तुम्ही जेवला जेवा लागले तुम्ही जेवला हम्म आ तिला फोन केल तसं काय
केले ना केले
नाही आतती म्हणणा फोन करतोय आमची पिंकू काय फोन हम्म
त्याने परवा सांगितल्यावर केलेलं क
हम्म काल पण बाजार बाजारात गेला आणि फोन जाऊन आलो झालं काम झालं झालं माझं पण झालं तुमचं झालं
हा गेलेल की काल गेलेलो काही गर्दी गर्दी नव्हती काय नव्हती ऑफिसमध्येध्ये
हम्म आम्ही पण गेलो गर्दी नव्हती हम्म आम्ही केल तरो आपण गर्दी नव्हती तसच केंद्रात गेलो केंद्रातलं पण काम झालं घरात आलो साडेबारा एक पर्यंत घरात हम्म आरती गेलो केंद्रात मग
तस गावात गेलेला का म
गावात नाही गेलो हम्
गावात येश लग नाही तुमची मी वाट मी वाट बघितली तुमची येत आहे काय म्हणून
मी म्हणालतो पण त्या नको म्हटल्या मग ते सरिताच्या पुर्गीला बघून आलं येतय त्या दवाखान्यातनं
कोगण यांच्यातं हाय कत आ हाय हाय आ आज देणार होती म्हणून विचारतेला
विले नत ते ते आमच्या प आता आईचा फोन आलेला मग ची पण तब्येत बरी आहे का विचारलं तर अजून काय बोट अजून ्रेसिंग चालूच आहे
काय झालंय बोटाला
ते बोटाला ते न कसं ते ह्याच्यात घुसत होतं अंगट्यात मग ते ऑपरेशन करूनच काढले जरा जरा पहिला म्हट डॉ रानी ते सगळंच हे केले की आईला आता ते सोसंना न झाले अजून ते बरं होई ना झालेय. पूर्ण असं ते मुळातनच काढले मग.
म
आता काही ड्रेसिंग चालूय की जरा स दोन तीन वेळा अजून कराल तरी महिनावर चालूय ड्रेसिंग. कारण लवकर काय बरं होणार नाही म्हणले तरी हा.
मी पण आईला त्यांनी फोन करतो. म हेंच पण काम चाल होत म्हणता मी काय हे केलं नाही म आता हाय
ह
भाऊजय आहेत सगळे आहेत पोरांच्या ऍडमिशन करायचं आ चालू त्याच एकट्याच व्हायचं.
हा आमच पण भावच काय पोरग्याला आता बारावीला घेतले तिकडे ह्याला वाईला घेतले.
लांब घेतलं की ओ.
आता बारावीची.
नव्ह लांब घेतलंय त्याचं ऍडमिशन.
हो वाला कारण हिथ अभ्यास होत नाही ना गावाकड
हूं हूं!
कावाकड असलं म्हणजे कसं शेत जायचं इकडं जायचं. त्यामुळ म अभ्यासाकड लक्ष कमी राहतय.
आता आमच्या पण भाऊच पोरग्याला थोरल्या थोरलेला बघु आता कुठ घेत्या धाकट्याला घेतल्या आयटीया ला
आयटिया घेतलं आहे इथं इचलकन हेत्याच काय?
कोल्हापुरात?
कोल्हापुरात घेतलय व्हयं.
कोल्हापूरला आईटिया कॉलेज आहे हो, इथ कुठं आहे कोल्हापूरला आईटिया कॉलेज
हा प्रीतीचं ते हे झालं ऍडमिशन चं काय झालं प्रीतीच.
अजून ऍडमिशन चालू नाहीत ओ.
हा कधी चालू होणार आहे मग ऍडमिशन?
काय माहितीे अजून काय समजलं नाही ते सीएटीच्या हिच्याकंडय ते म्हण.
इकडन काय आता मी पण ते गावात जाऊन विचारलं, नंबर आणलाय तिचा.
हूं हूं मग
ते तुम्हाला म्हटलं नाही का त्या रानिचा नंबर घेऊन आलोय तर तुम्हाला सांग त्यालाचं विसरल ते ती सगळी म्हटल्यात ती म्हटल्यात तुम्ही इथ आला का नाही. कि फोन लावा म्हटल्या, आणि मग सगळी माहिती सांगतो कॉलेजची. खर ती पण शक्यतो तिकडचं आ हा राणी म्हनलिया ती शक्यतो म्हणते तिकडे ते वसंतरावलाच घ्या म्हणते ऍडमिशन. म्हणजे तीच कॉलेज चांगली आहे ते, चांगलीच आहे. हा हा तेच चांगलं आणि म्हणजे डोनेशन वगैरे पण त्या ह्याचं हे आहे, आणि तेच त्याच कॉलेजला घ्या म्हणते ऍडमिशन ती. सरबीर पण चांगल शिकवत्या तीकड
हा मग तेच हिची मैत्रीण पण आहे ते पण तीच सांगितली रात्री अनुप आलत अनूपला पण विचारले अनूप पण चौकशी करतो म्हनल्यात मंगळवारी जाऊन.
हा मं कारण तिज कस आता सेकंडईयर पूर्ण झाल आता प्रीतीच फस्ट इयर ना हा झालंच ये सेकंडईयर झालं तिंच आता तीच तिज पण जॉबचं बघायच चालय. म म्हणले आता. अ ते ते जीनां हे वाटतं बहुतेक कां कारण कसं त्येनंच्या त्या अ वारल्यात त्यांनी त्यामुळे ते अचानक गडबडीने आता सगळे हीकडच आहेत नाय. त्या घराकड तिकड नाहीत त्या घराकड त्यामुळे म्हणल ली आता आ कॉलेज वर पण जाऊन आलो नही म्हटली.
त्यांच्यातलच आहे व्हय ते?
हा त्यांच्यातलीच की त्यांच मामाच म्हणायचं ते. वारलेले आहेत ते मामा त्यांचं हा मामाच आहेत तीन नंबरचा मामा म्हणे
ते बामणाच म्हणलासा त्यामुळ काही कळलं नाही ओ मला ते सुताडगुताड.
नाही नाही ते नाही त्यांच मामाच की ते तिघ जण आहेत ते. त्यातला त आ ते दोघ आहेत आणि एकट हे आता आहे ते वारलं ते पण
हूं हूं हूं असं आहे व्हयं
हूं!
बघुया तिला अनू पण चौकशी करतो म्हनल्याय बघूया मग
ह ह तनिष्काचं पण बघु आता कॉलेजच होय तनिषकाचं पण ऍडमिशनच चाललंय तिचं ऍडमिशनच अजून काय फिक्स केलं नाय.
नाही व्हयं कांओ.
नाही म्हणजे नंतर जायचं, ते आता आज करूया उद्या करूया, करत आता कधी जात्या काय माहित ऍडमिशनला.
परवा म्हणली खरं आम्ही कालच म्हणलेली खरं आम्ही गलो तर आम्हाला राहिलो आता बघुया सोमवारी आता उद्या काय सुट्टीच लागली. आता परवा तर पोहे हेंचे होय सगळे काय गडबड उडते आता पोरींची शाळा एक चालू झालिया. सकाळ आता सगळ्यांची. होय होय आता उद्या योगा डे आहे त्यामुळे उद्या सुट्टीच नाही रविवार.
ह झाला मग आठवडा सपला की चाल झाला नवीन आठवडा
होय एक दिवस सुट्टी असते ती पण राहिली योगा मु
आज घेतला स की सुट्टी
हा तरी माहिला होती पूर्वाला नाही ज त आज पूर्व जाची पण शाळा उद्या पण शाळा आणि मॅट बी काा नाही सांगित आता नवीन आणलं मळट आज
होय ब आणला सखी किती बसल त्याला
काय तच्या आ दोघे जण गेले त्या म काय विचारय नाही अशा दोघी गेले काय पावसाचा एक बघा की पाऊस पण असं काही अंतरण घेतली म्हटलं पाऊस येतो का काय तर कडक होऊन
वाळलं काय मग
वाढलेत की जरा शसाठी मोठक्या तेवढी जराशी हे राहिल्या नाही तर वाढल्या की काय यंदा पावसाच काही चेंडू नाही
खरं नाही बा पा जमकाना वाळला असेल तुमचा कडकडीत
होय होय न पावसाचं काही चिन्ह नाही म्हटले या वर्षी काही पाऊस पडत नाही पाऊस गेलाच गेल्या वर्षी पाऊस पाऊस पडला त्यामुळे यंदा आता महागाई वाडणार पावसा
गेल्या वर्षी सात सात सात आठ महिने पाऊस पडला आणि या वर्षी सात आठ महिने ऊनच पडले
होय मे महिन्यापासून पोचावल होतं गेल्या वर्षी आणि या्या वर्षी आता जून संपत आला होय आणि जून संपत आला तरी आता पावसाचं नाव नाही काही लोकांचा आता कसं जगायचं आणि काय करायचं अवघडाय सगळं ते पावसाच्या हवामा ह्याच्यावरच सगळ्यांचा अवलंबून आता
होयो
हो शेतीच सगळं अवघडचं नाही पाऊस पडला पाऊस पडला तर शेती पिकणार होय पाऊस पडला तर शेती पिकणार नाही पडलं तर काय सगळं हेच सगळं महागच होणार महागाही वाढणार
होय काल बाजार बाजारात तेच म्हणालतील वांगी घेताना आता माळव सत काय नाही पाऊस पडला तर ह्याच्यापेक्षा मागवेल आता हय त्याच्यापेक्षा लईच
होय होय त्याच्या होय डबलच मागवणार आता आमचं पण झच की पावसामुळेच लावण करायला राहिलं होते घरा
लाव
होय होय उसलावायचा आहे खरं आता पाऊसच खोटं पडलाय वडीला कस झालं तर पाऊस पाहिजे ना सुरुवातीला तरी तरी सुरुवातीला पडल्यावर ना नाही नाही सोयाबीन काही येत नाही ते का ते तरी लावलं नाही सुरुवातीला बरं झाल पडला पडला दोन दिवस म्हणून लावला तर सगळं वाळ जा असत रोप मरून जातात ना रोप काय जगत नाही नाही तरी पण जस पाऊस ह्याच्यावर येत तस येत नाही रोप बारकीी असत त्यावेळेला पाऊसच लागतो जरा अस त्याला होय तरसं ऊन पडलं की वाळत जातात तुम्ही किती पण पाणी पाजलं तर मोठं झाल्यावरती जगल्यावर एकदा काय होत नाही खरं बारकी असत त्यावेळेला पावसाचच हे लागते त्यासून त्याच्यावरच सगळं अवलंबून राहते पावसाच्या हवर त पघ गेलं
काय नव तुमचं जीवन आवडलं काढत गेलं गेलं
होय आता भांडी हा भांडी त ना आता घासायची
हम् माझी पण भांडी प ना आता जेवनच घासायची म्हटलं सगळे
ह मग मटला आता ब हिचंऍडमिशनचं पण विचारायचं म्हणलं तुम्हाला जेवला का नाही विचारायचं म्हणलं काय काय चालय काल कुठं गेला तर काय फोन पण केला नाही काय नाही मग मला वाटलं काय ऑफिसलाणजे जाऊन आला स कां नाही काय मला तुमचं काम
जाऊन आलो झालं काम छोटा लगेच लगेच काय एवढं काय उशीर झालं नाही पहि दुसरा विश्रवणम पररत ठ आहे
तिथ आता बरेच दिवसाला फोन नाही गाठ पडलेले नाही म्हणून म्हणलं आज आता फोन करून तुम्हाला विचारायचं म्हटलं का वर ब क राह म्हण आ फोन करायचा
रोज रोज पण काय बोलायचं फोनवर
आणि तेच की आता मग बरे दिवस आपलं मग म्हणले होय म्हणलं आता बरेच दिसत नाही विचारायचं म्हणलं आता हलावाग कशी काय काय चाललीली
हम्
पावसामुळे काय पाण्याची पण टंचाई झाल्या काही चावीला पाणी पण हे का येत नाही तेच पावसामुळेळ पाण्याची पण अवघड झालं प्यायचं पाण्याचं
पाणी सर्व पुरणच झाले
होय आणि ते संध्याकाळी सोडण्यामुळे ते पण पाण्याचा प्रश्न यायला लागलाय
आणि बा का असतय नंतर उषा उशीरण मोठे ते भरायला वेळ होतोय जागत बसायला लागते
हो पाण्यासाठी सगळं आवरलं तरी काम पाण्यासाठी जाग बसाय लागतील
हम्म परवा तसच झालं माझं जागतच बसाय
हम होय तरी रात्रीच सुटलं एवढं काही नाही खरं सकाळची शाळेच्या गडबडीत जर सुटलं होय नाय शाईच्याकडे प सुटलं तर डबं करायं का ते पाणी भरायचं तेच सगळ प्रश्न पडतोय मग मग पाणी भरायचं राहूनच जाते आणि आता काय लई सुटत नाही पाऊस नसल्यामुळे पाणी ल सोडून झालं पाहिज त्यामुळे संध्याकाळ सोडायला लागलेत. पाणी तरी आपलं ते तुम्ही कस. त्या दोघींच व चाललायच काय अभ्यास करायला लागलाय.
नाही जास्त
जुना तर बसत्या की जाग बसत्या थोड्या आजच्या शनिवार रविवार असते जरा तेवढं. एकदण शाळेचा अभ्यास ते चालू झाला की मग काही नाही नऊ साण्णऊ परतंत झुपत्या का तर सकाळी लवकर उठाय लागते बस लवकर येत्या.
हम् हम
आठला म्हणजे बस येत्या माई माहीची बस आठ आठला आठ दहा ला येत्या. तोपर्यंत पूर्व सव्वा आठला जाते. तरी अजून तनिष्काचं ऍडमिशन नाही त्यांनी. ऍडमिशन चालू झाले की साडे आठच्या आठच्या आत सारे जाणार. गडबड गडबड गडबड उडते नसते. निवांत खरी जाईपर्यंतगड उडत्या होय त्या गेल्यावर एकदा काय. धन्यवाद तर जाऊपर्यंत सगळी घाई संघ सगळे एकदम जाण्यामु सगळी संघ जाण्यामुळे घाई उठते